ह हॅलो
आवरायला नाही काय आजून
हा यालाय बोल कि
का कर त मगा म बघ काय ब हा बोल बोल बोलत रा काय
काय कराल्यास
काय नाही लसूण सोलालोय
हा ह तुझं किती झाल्यात कॉल
बहाा
माझ पंधरा झाल्यात अजून पं तीस
हम्म
अजून पंधरा करायचे आहेत
आजपर्यंत द्यायचं आहे ना
आं
आजपर्यंत द्यायचं हाय
होय होय उद्या द्यायच की
हग अ
काय आवाज ये ना ग
का बर दोन तीन वेळा म्हटल चंद्रा
काय माहित आता एका माणसाला पाच पाच वेळा करायला पाहिजे
हम्म मी तर सोनालीला पण केलतो
हा
कर म्हटली
हम्म
मी दहा तुला आता अकरा लावलो आणि एकदा तु लाव आणि एकदा मिलावतो त्याला किती वेळा होते मग तीन चार वेळा होतय मग तुला आता
हम
हम्म थांब आहे कोण
हम
नाही अजून स्वयंपाक व्हायचाय बघ
हम रिचार्ज केलीस
मी केेलो घेऊ कालच गेलो काल नऊ वाजता साडे नऊ वाजता गेलो
हा हा मस्त दुपारी लावचील कणी?
कुठलं काय आज पाणी आमच्याकड
आमच्यात पण सेम पंधरा वीस दिवस पाणी आलं नव्हतं आमच्यात पण
अाम तेच की पंधरावीस दिवसाना आज आलत
हम्म हो आई आमच्यात पण
हम्म हम्म करेक्ट तीनला आलत चारला गेलं मग आता परत जरा झोपलो सहवाजेपर्यंत आता जरा उठलो मग आता लावलो
हम्म्म सानिका ला लावलेलीस काय?
तिझं नाही कि तिज कॉल उचलत नाही म्हणून तिचं
हा हा तिच काय प्रॉब्लेम
काय झालं काय माहिती आता ती म्हंटली मला
तुला रे हा तुला रेकॉर्डिंगचा टास्क आलाय?
आलाय की ते कार्यात ते कुठलं तर एक भरायचं माहितिये का ते रजिस्ट्रेशन ते भरलासा
फीडबॅक ते हा भरलो की
ह ते भरायच
ते काय ते ह्याच ट्रान्स्क्रिप्शनच ते केलीस
एकशे वीस झालेत काय एकशे शहात्तर झालेत
आणि व्हॅलिडेशनचं ते
व्हॅलिडेशनच मला आलं नाही ग व्हलिडेशनचं काय आहे ते
च झालंय तीन हजार पाचशे झाल्यात आणि ट्रान्स्क्रिप्शनच ते काय तर अडीच हजार झाल्यात
भरपूर झाल्यात कि म
होय आणि मग खर रेकॉर्डिंगचाच टास्क आला नाही मला आता ग्रुप मध्ये मॅडमला टाकतो की रेकॉर्डिंग टास्क द्या टास्क द्या
रेकॉर्डिंग म्हणजे ति काय हाय?
ते रेकॉर्डिंगच काय रेकॉर्ड करून पाठवायचंय
अग बाई ग आता माझ तेच इनकम्प्लीट आहे कंप्लीटच करू वाटत ते
हा हा
ह किती रुपयेले
अ ते प्रोसेसिंगला सतराशे पडल्यात बय अजू करायला
सतराशे
होय.
अगोदरच दो हजार नव ते आता किती पडले.
हा तेच सतराशे पडल्या प्रोसेसिंग
एवढं वेळ पडले यार नाही.
होय जस मी करील का नाही तस पडाले टास्क पन्नास तास घ येतात क नाही. पन्नास टास् येतात का नाही ते कस कंप्लीट कर तस. तीस काय बत्तीस रुपये वा वाढाल्यात.
हम्म हम्.
खरं प्रोसेसिंग ला आहे अजून तर काय आलेलं नाही आहे प्रोसेसिंगला
हम्म् सतराशे सोनलेला किती मळ
काय माहितीच काय तिला मी परवा फोन केलेल पण ती म्हणली संध्या काही करतो. सरकार बोलली नाही काही नाही.
हम्म हम्म. त तिला फोन करून विचार त दहा मिनिट झागे तिला दहा मिनट फोन करतो मग तू आणि मला करत कर मी कर.
हा चालते तिचं किती झालं.
माझं किती तीनश किती दोन हजार चारशे किती तर झालेत. ख आधीचे दोन हजार हे आत्ताच फक्त चारशे रुपये तुझं आधीच दोन हजार नऊ ते सतराशे झालेत.
हा आणि तीनशे सासष्ट आल्यात परवा
बँक खात्याला तर स्थानिकाचं जीपे मध्येट डायरेक्ट बँक अकाउंटला बघायला पाहिजे.
होय.
ऍडमिशनच काय झालं?
आत्ता काय रेजिस्ट्रेशन नाही आणि मग.
हम्म. सानिका म्हणालती की काय कोर्स बघूया.
होय मला पण काल म्हणालती तसं करूया म्हणून खरं आत्ता काय? काय कळंना झालंय काय करायच.
होय.
पाऊस आहे की नाही.
पाऊस सहा कमी आहे आता मगाशी पडला तिकडं
आमच्याकडे नाहीये सकाळपासन
आमच्यात पण आहे सकाळपासून चालू आहे. जरा जरा
हम्म हम्म मंदिरात ते काय झालंय.
कुठल्या?
छद्रापूरच्या
काय झाले.
प्रवेश बंद झालाय ना. ते ह्याला आलंत बघ इंस्टाग्रामला
आहे खरंच माहिती नाही.
काय आणि काय? डॉक्टरांच्याकडनं काय तरी असं सांगालती.
काय नाही का खरं मला माहित माहित असत तर सांगितल असतं
हम्म हम् तुझा भाऊ काय करायलाय आता
तो आता बीए
कुठं टाकलाय ऍडमिशन?
ते सील टाकलाय परत आपल्या कॉलेजमध्ये
हम्
एएससीला टाकलाय
हम्म हम्म दीदी
हाय की ती पण
हम् हम् तुझं काय अजूक चालूय अणि
चालूय की
तू पण करणार तुझ कधी होणार सुरू
कॉलेज चालू झालं
तुलाच घरातली काम करायला लागत असतील.
सगळेच की
काय काय करतीस?
सगळं. धून, भांडी स्वयंपाक मम्मी थोड करते. राहिलेलं मी करतो. तू बघ हा होय
ह् काय म्हणाल्या ती
हम्
काय गं
तू कुठं करतीस म्हणाल्या?
ह हे करु तव्हा बघत सगळी वरून बरोबर मोबाईल वर बसली मोबाईल घेऊन बसले की समजते.
हो होय.
हे काय केलं
हा तुम्हाला बरं म सांग मम्मीला म अ अजून तीस कॉल कधी व्हायचं? हा, मम्मी-
व्हायचं आता कोण तीच राहिलेय आता एका दिवसात दोन नाही तीनच कॉल होतील वाटतं गं
नाही होत्यात की
पाच सहा होते आता
हम्म होत असलं की
हम् कृती फोन केल्या.
केला अ परवा म्हण ते कार्यावरण ऍपमधन नंबर घेऊन की ना नाशिक वाली पोरगी फोन केलती.
कोण?
नाशिक मधून फोन केली बाई कोण होती काय माहित?
कोण तुला वय?
होय, आणि मम्मी सुमूला दिलो बा सुमू बोलला आमचा. आणि ती ती नाशिकवाली काय केल्या सांग. तिच्या मित्राला फोन दिला. तो होता मुंबईचा. आणि तो पण केला आणि त्याच्यासून काय बोलले? दहा मिनिटं अ फक्त त्या नाशिकच्या मुलगी संग थोडच बोलला, मग मि म्हणालो तिला आता उद्याच्याला रिटर्न कॉल, तिला पाच वेळा त्याला पाच वेळा करायच म्हणजे दहा वेळा होतय.
मग केलास का नाही?
नाही ना त्याला टाइम भेटत न असतो मुला पण आता आज करायला लावतो की नंतर माजाबी उद्या बॅलेन्स संपणार हाय आज लास्ट हाय. अजा हम्म आज नाही तर उद्या दिवसभर
हम्म ते क टस
मधन नंबर घेऊन मला केला फोन.
बरोबर तुझ आवला खरंच तुला कार मग तू गार्याला कुठ तव ना तस
नाही पहिला साधा कॉल केलती.
हा हा हा हा.
आमंत्रण आहे म्हणली कार्याला
हम्.
मग ऑन गेला आणि मग केली बाई आठ रुपये तर भेटले. हम्. होय आता सुमुला करायला लावत की, तेच बोलाय तीच तेच करू दे
मजा खर आवाज बदल बदल होणार नको बाई त्याला सांगूस
काय त्याला काय होतेय
नाही तस कस नको त
पाहिजे.
ह तिनेच बोलायचं तू करायलासच ग एका नंतर दोघंजण करा तला टास्क करायच किती मराठीत ती नकोगच
हा हा बरं मम्मी करतो हे मी बोलतो आता हे ह ह.
काय डेटाबेस ला कळतय एकच मोबाईल दोन ठिकाणी वापरातच काय का म्हणा? तूच बोल आता पुरगीच
माझ त्या सुमोचं पण एक आयडी काढल का माझ्याच फोन मध्ये ते पण त्याला प्रोफाईल टास्क तेवढंच आलंय बाकीच टास्क आला नाही त्याला.
हम हम सानिका पण तसच केलंय म्हणून तुझं तस गोलमाल झालंय वाटत सगळा
एका फोन मध्ये काय दोन युजर काढल्या
हम्म. होय! जे मला झालंय.
किती मिनिटं झालीत गं?
दहा झाली असतील की मी लसून सोलायले.
कट कर आणि लाव नंतर मी लावू काय? हॅलो हॅलो.
तू बोलतीस काय सोनाली सोना हा हा.